हॅलो अरे तुझा फोन लागत नव्हता की रेंज नाही आहे का तुमच्या इथं.
रेंज नाही इकडे टॉवर कुठे आहे इथे आणि त्यात काय विषय आहे की जिओचा कार्ड आहे नाही ते सारखं की रेंजच नसते इथे.
जिओचा प्रॉब्लेम आहे मर्दा जास्त एअरटेल पेक्षा तर आता. मध्ये जिओ तेवढं मध्ये जीओ तेवढं होतं टॉपला.
ते सुरुवातीला रे ते फ्री मध्ये ते देत क नाही ते मार्केटिंग करायसाठी तेनी.
आणि आता ढिगवाला प्राईस वाढवल्यात.
होय ते गा आहेच सोड.
कितीला आहे, त्यांचा फाय जी पॅक. तीनशे पन्नास लाच आहे होय, रेंज तशी आहे काय?
हाय सोड बऱ्यापैकी हाय. म्हणजे आता सोप्या हॉलमध्ये गेलं कणी येत नाही. मग परत दारात गेली की फोन येतोया. मग परत माग किचन मध्ये आलं की, येत नाही असा विषय हाय.
हा हा हा, आमच्या इथं हाय कुठं पण बस घरात रेंज हाय फुल हाय.
तू तुझं कुठलं कार्ड आहे जीओच.
एअरटेल.
हम् माझा खरं फोरजी आहे फोन, माझा फोन फोरजीय.
फोरजी आहे होय.
होय परवा पिक्चर डाउनलोड मारायचा होता, गेलेलो त्या मित्रा त्राकडं तुझा मित्र. तिथं स्पीड चाळीस आणि, पन्नास पर सेकंद देत होतं.
असाय व्हय.
अर्ध्या मिनिटात एका मिनिटात पिक्चर दोन डाउनलोड मारल्यात.
हम्म कुठला.
कुठलं हिंदी होतत आबा कुठलं.
असाय व्हयं मी माझा तर कुठे हे, माझा पण फोरजीचा आहे.
हा हा. फोर जी चा लै प्रॉब्लेम आहे मर्दा, नेट वापरून सवय झाल्या दीड जी बी मला. पुरत नव्हता. मी आता यामहिन्यात जी बी चा डेटा मारलाय पॅक.
हा हा दोन जी बी पण नाही मग, लॅपटॉपला सगळं सपतोय म्हणून मी ते मारताना कसं. दर तीन दिवसाला एकोणचाळीसचा माराय लागतो. म्हणजे प्रत्येक दिवसाला. तीन जी बी तीन दिवस असा आय.
ते जिओला पण आहे, तीन तीन दिवसासाठी हा हा. मला वाटलं फक्त एरटेला हाय काय ते.
नाही नाही पण ते एअरटेलच जास्तं हे होतंय ने. जास्त बॅलन्स वढते एअरटेल.
एअरटेलच्या मध्ये. तीनशे नव्याण्णव चा कुठला तर अनलिमीटेड फोरजी फायजीय वाटत. फोरजी पण द्यायला लागल्यात वाटत ते अनलिमीटेड.
आसाय काय.
हा कुठला तर पॅक आहे, कन्फर्म काय माहित नाही देण्यात काय.
हम्म.
तिथं तर तेनी लिहिलंय टर्म्स अँड कंडिशन मध्ये, हाय म्हणून फोर्जी अनलिमिटेड. चारशे रुपयाला महिन्याच. म्हणजे तू, तीनशे जीबी महिन्याच लिमिट. तुझं तीनशे जीबीच्या वरती गेलं तर, तिथनं पुढं स्पीड स्लो होणार खरं डेटा येणार तुला.
मग भारी हाय की.
हा मग ते परवडतय तसं, जिओला काय हाय काय बघ की तुला परवडेल लॅपटॉपसाठी.
हा मग तसं बघाय पाहिजे, कारण आता फोन तरी काय मिळणार नाही लॅप
कारण नेट लय लागतोय रे लॅपटॉप असला की, त्याशिवाय काय होतच नाय.
लई म्हणजे सांगू तुला, दोन अडीच तासात दोन जीबी डेटा संपतोय.
हम्म.
बॅकग्राउंड ॲप टेंडर नव्हत्या नाही त्यामुळे ते जास्त खातंय.
लागतोय रे डेटा लागतोय लॅपटॉप असला की सगळं करायला.
म्हणून मी मित्राचा आणतोय फायजी फोन. ते त्याच्यात होय त्यावर ते तेज्यावर डाउनलोड मारतुय. काय म्हणलास?
काम होईपर्यंत तुझ्याकडं फोन
होय तेज काय नसते. त्याला असला काय नसला काय ते देऊन जातंय. ते होय. मग ते काय असेल ते डाऊनलोड करायच सगळं, मग परत ट्रान्सफर करायच हेच्यात. लॅपटॉप मध्ये आणि आता नवीन रूल आणणार आहेत कधी ते आपण फाय जी जेच हाय ते हॉटस्पॉट घेऊन पाहिजे तेवढा वापरतोय की नाही तर तसं वापराय येणार नाही. हॉटस्पॉट हॉटस्पॉट वर बंद केले तेनी सगळं, आता बंद करतील सोड.
हा हा कॉलेज कॉलेजमध्ये तुमचा आहे न्हवं हॉटस्पॉट?
हाय की फक्त त्या कम्प्युटरलाच कनेक्टेड आहेत र लॅबमधल्या. फोनमध्ये नाही पासवर्ड सांगतेत व्हय ती.
हम्म ते आणि हाय.
होय तिथं तर स्टडी रूमला पण हाया पासवर्ड नाही कोणाला माहित.
स्टडी रूम तुमची तिथं लायब्ररी पण आहे काय? का फक्त टेबल आणि त्या खुर्च्यात सगळे अभ्यास करत बसलेले असतात.
नाही ‌लायब्ररी आहे की, लायब्ररी दुसऱ्या साइडला आहे रे. तिथन जाऊन आणायचं आणि स्टडी रूमला बसायचं. असा विषय आहे. बाकी काय? होय आता ते पूर्ण तिने बदललंय सगळंच. स्टडी रूमचे
हा.
आधी व्यवस्थित ठेवलेलं टेबल आता पूर्ण वाट लावल्या. त्या ऍडमिशनसाठी पूर्ण बसायचं व्यवस्था बदलल्या रे हेनी.
हा परत डिग्रीच ऍडमिशन चालू झालेत न्हव आता?
होय आत्ता आधी अकरा बारावी झाली ना. मग बीकॉमची मग आता आमची आहेतच की, आम्हाला आता बीसीएची व्हॅन आहेत अजून.
मग ते सराने लिंक पाठवल्या ग्रुपवर. त्यात तिथं जाऊन ते आपलं पहिल्या सेमिस्टर पहिल्या इयरच ते मार्कलिस्ट तेन जोडायचं हाय.
हा हा हा.
आणि आपला फोटो आणि सिग्नेचरचा फोटो ती पण साईज कमी करून ते आणि त्यात हे करायचं हाय जोडायच हाय.
हा हा.
हम्म, मग त्यासाठीच आता जाणार सोमवारी बघणार काय विषय आहे.
हो आठवडाभर गेला नाहीस.
होय हेज्यामुळंच की हे दुखतंय रे काय करणार.
हम्म हम्म मी पण आलेलो तुमच कॉलेज वर दोन तीन ना त्या त्यावेळी बघितली रे.
हा हा.
आलेलो दोन तीन वेळा काय अडवल नाय. तर नाईट कॉलेज म एकदा रात्रीच वेळाने आलेलं मित्राबरोबर पास सहाला.
हा हा हा.
आणि तुमच्या तिथं काय मित्रांने बोलवलेलं तुझ्या
हा हा.
म्हणून त्यावेळी आलेलो त्यावेळी शिपाई त कोण आडवल नव्हतं. म्हणजे सुरुवातीला तुमच फर्स्ट इयर चालू झाला बघ सुरुवातीला त्यावेळी आलेलो. हा ते काय न होत एवढ किंवा अनेक मित्र माझा होता तिथे एमबीए ला. त्याच्या डिपार्टमेंटची ती प्रिन्सिपल तेवढी जरा. ट्रिक होती लय एमबीएची. फिरताना मुलं मुली फिरत होती तिथं. त्यांना विचारालालती का फिरायला लागलायचा दोघंजण अशी एवढी स्ट्रिक्ट आहे मर्दा.
लय ते पेपरला पडल्यावर हालू देत नाही कोणाला.
रला सुद्धा एम बी ए चे हे पडतंय प्रिन्सिपल तुमच्या
ह प्रिंसिपल नव्ह जी. हा ते ह्याच्यातच असते तर ए बी बी डिपार्टमेंटलाच असते ती एम बीची पण बसून
परमिंट त्याच बिल्डिंगमध्ये ना तिकडच्या.
आमचं त्याच्या वरच्या फ्लोअरला हाय. तेच. दुसऱ्या दुस दुसऱ्या वाढतं दुसऱ्या का तिसऱ्या मजल्यावर दुसऱ्या दुसऱ्या
हा हा का गळत एक मेबर ज तुमच्या कॉलेजमध्ये ते नर्सिंग आणि कुठ तर रा आहे नाव.
हो तेन चालू गेले आधी फक्त ते कॉमर्सच होतं आता त्यात बी सी. ते ऍड केले ते नर्सिंग‌ आणि ऍड केलय.
बीसी आत्ता आता चालू केली तिथं.
होय म्हणजे आम् आमची दुसरी बॅच दुसरी नाही तिसरी आमची बरोबर. म्हणजे ते जवा सुरुवात झाली की नाही ती पहिली बॅच अजून बाहेर पडायची होती.
हा हा म आता बाहेर पडणार ती पहिली बॅच.
ती पडली हा म्हणजे आम्ही सेकंड इयर ला गेलो आणि ती बाहेर पडली आस झालय होय. अस झालय.
मग प्लेसमेंट त्यांच्याली कोण प्लेस झाल्या तर नाहीत कंपनीत.
काय नाही ते कॉलेज काय हेच आहे प्लेसमेंट का आणि काय. स्वतः काहीतरी करायला पाहिजे तवा कुठं होणार वय.
व्हय.
उगच फक्त ते एमबीए देत त्यांनी ते बोर्ड लावलाय बघ तिथं.
हा त्यांच्या प्लेसमेंटच्या हा माहिती आहे की हा रिक्रुटर्स कुठल्या कुठल्या कं पण येतात त्या
हा तेच मला नाही वाटत काही येत असेल.
आणि इंटर्नशिप कसली होती माझे का आपण स्वतः पैसे भरायच आणि मग
मग इंटर्नशिपला जायचं अ.
सात सात हजार रुपये भरलेत.
अरेरर आमच्या इकडे नाही आमच्या इथ तू स्वत्ता. ड क्लास तरी चालते नाहीतर मिळाल नही. तुला कॉलेज पाठवते इंटर्नशिपला जर तू हुशार बिशार तुझ्याकडे स्किल्स असल्या.
हा.
तर इंटर्नशिपचा सुद्धा पैसा मिळतोयच असा विषय आमच्यातली अरे एक एक ती मित्र पुण्यात कॉलेजला होतीत.
हां.
ते इंटर्नशिपला गेले त्यांना महिन्याला तीस का पंचवीस हजार रुपये होतं सगळ्यांना ऐ आपनच घेतली त इंटर्नशिप वरती.
होय ती ती किती महिन्याची होती.
हा त्यांची चार का पाच महिन्याची होती.
हा म अस जोडते तेवढं.
हा खरं बघ रे हा अनुभव पण. जॉब पण मिळणार आता त्या इंटर्नशिप आणि इंटर्नशिपमध्येध्ये जेवढा पैसा मिळाला त्यांना बघकी. येेत आपणच पैसा भरून मरदा फुकट जायचो.
ह बीसीला एवढे खाल्ले तेवढ्या जॉबी लागायला नाही.
य ते पण ह आहेत घे तुमच्यात सुद्धा स्किल्स बल्स सगळ्या प्रॉपर असल्या की तुम्हाला पण घेतात खरं ल लागते रे त्याला. पळायला लय लागते.
आणि तेी करणारा पाजे.
अ नाही शांत काय की काय होत नाही करायला लागते सगळं.
मी तर दहा साडे अकरा झाले की गायब
माहितय कि मला होय. त्याची साडे अकरा ची बस फिक्स आहे येतोय ब बारा साडेबारा आल्यावर निवांतच झोपायचं बघ.
हा तेच तेल्लीच तेव्हा.
तुझं निय म्हणताय नुसता फोन केला दुपारचं कुठं आहे झोपलोय. तझ निऊनताय मरता त्याला बघ नाही का एकदा वाट. ते मी का म्हणून तिकडे ऍडमिशन टाकवले मी सुद्धा इथे बीसी ला टाकलो असतं दुपारच निवत असतो. पटते लेणी मानता असले ते आणि सकाळी पण तो. न किती आठ का साडेआठ ला घरातं निघतोय.
हम्म.
एक एकदा आठच्या बसणी होतोय त्यो
हा एक एकदा येते सोडते मला फोन करते आता बसायचाय बाहेरच थांब. मग त्याला घेऊनच जातो लेक्चरला असा विषय.
हा हा हा.
आता नायथ आबत येतो म्हणलेले. मी सांगलेलं नाही त्याला गुरुवारी नाही शुक्रवार जाणार आहे म्हणून आणि मग नाही मी ते सकाळीच सांगले त्याला येणार ते मण लावरून बसलेलो. आसुद्यात.
हा हा हा करा करा कॉलेज करा आता सगळं
हम् ते ते कराय पाहिजे सोड त्या पुढं काय येत नाही मग. हा उगंता ते टाइमपास केला की मग.
हम्म कराय पाहिजे त्याशिवाय नाही. आणि आपल्या कोल्हापुरात तेवढं पेमेंट मिळत सुद्धा नाही जॉबला नंतर आपल्या इथ. लय अवघड होणारे आपल.
कोल्हापुरात काय नाहीच आहे.
होय बाहेरच जायल्ला
हम्म तेच आता आमची दिदी पणाय ना एक हेला आयटी कंपनीत
आ हा.
ती म्हणली आधी सगळं आता सगळं फाउंडेशन तेन् क्लिअर कर म्हणली. ते कोर्स अन सर्टिफिकेट कर मग बघूया रेफरन्सनं.
रेफरन्स न एक, एक दोन वर्ष तेवढं कमी पगारावर काढायचं बाहेर मर्दा नंत् तर वाढत्याती सगळे. खरा आधी हीतनं बाहेर पडायचं रे एकदा आय. टी. मध्ये तू घुसलास का नाय हायत् पुढे जॉब फक्त एक्सपिरियन्स लागतोय.
होय तेच की.
आता माझा मित्र पण एक एक गेलेलीत तीन तीन साडेतीन दोन लाखावर गेलेलीत आता त्यांचं पॅकेज पाच सा लाख हाय बग, दोन-दोन अडीच वर्षात्.
होय.
असा विषय.
ह्यात हाय सोड पण फ्रेशर्स ला सायबर मध्ये फ्रेशर्स ला घेत नाईत रे. अनुभव मागत्या आधी. त्यामुळं आधीच काईतरी इंटर्नशिप कुठं तरी मिळाली का नाय मग काय अवघड नाय, त्या अनुभवाय म्हणुन काईतरी दाखवाय तरी मिळते आपल्याला. हम्म तेच.
बर बर. चालते जरा मी आता एक कामाय मला, तुला नंतर करू आपण कॉल कर ताना फोन
बरबर चालते की.
फोन करतो म त्यावेळी बोलूया आपण, हा हा ठेवु काय?
बरबर ठेव्